हॅलो? हां बोला.
सांगा कायच बोलणार रोजच्या रोज?
हाव ना खरंच कायच बोला. बोला बोला करा. बोला आता काय बोला चहा पाणी झालं का? आणि जेवण झालं का? हे रेसिपी सांगा ते रेसिपी सांगा, बोलू बोलू जीव बोर होते. काहीतरी नवीन पाहिजे असं. लिहिणं वाचणं.
राहिलं हे फराळा चं झालं? टी व्ही चालू आहे वाटते?
हां टी व्ही चालू आहे आवाज नाही येऊ राहिला का?
नाही ना.
बरं मी तिकडे जातो मग. हां आता?
आता येऊन राहिला.
बर आवाज कमी केला टीव्हीचा.
आज फराळाले काय काय केलंत मग?
काही नाही शेंगदाण्याचे लड्डू केले. चिप्स केले आलू ते चिप्स का होते घरीच करेल ते काढले.
हाव घरीच केले ते पुरतात.
हां.
कायचे आलूचे?
हां आलूचे.
हाव काय? करून ठेवले असतील?
हां उन्हाळ्यात.
जेव्हा आलू सस्ते असतात उन्हाळ्यात.
हां.
करून ठेवा मग.
हां दुकानातही भेटतात विकत करेल.
हां पण ते जास्त असे जाडे असतात ना?
हा
अ दुकानापेक्षा मंग आपल्या घरच्याच चांगले नाय.
घरचे भरपूरही होतात.
हा घरचे भरपूर ही होतात आन आपल्या हातानं चांगले तर चांगले.
हाव ते काय वीस रुपये पाव असतात वाटते.
आव काय
हा हे तर वीस रुपयात किलो भर आलू येतात.
हा एक किलो आलू वीस रुपये किलो पंधरा रुपये किलोच होते उन्हाळ्यात तर.
हो पंधरा रुपये किलोच होते ते आलू आणून घरी कुठा ना पुरला.
हा कटाना पुुरते का बरी पण मंग लय मोठे होतात ना ते.
हा.
विकतचे वसे उचलणे एवढे तेवढेच येतात.
हाव.
आपले घरी केले की लय मोठे होतात.
मन भरून जाते.
हम्म. हाव आता जे केल्या जातात. काजू कशी आहे? हाव का.
हां ताबोडतोब अ चिप्स अ आलूची चिप्स काढून तैनान डयरेक्ट.
मग ते अशे नरम नस नाही होत?
नाही कडक होतात पाण्यातून कडक
हाव क्या
पाण्यातून काढून टाकले की तेलात न सोकून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
काय कराचां म यायचं?
हा ना झोपाय येऊ राहिली नाही.
हो आज म्हणजे दिवसाही झोपले झालं ना.
हम्म.
. म्हणजे जरा बेदाम व्हायल असलं कि जास्त होते.
हां.
पाण्यातून काढायचे पाण्यात धुवायचे नळम म्हणे.
हा न ते तेलात काढायचे मस्त कडक होतात.
हाव काय तसं नाही करून पाहिलं तुम्ही?
आम्ही कळलेत तशे.
हाव काय.
हा.
ते पुरते मंग ताबडतोप केले की खाल्ले.
हो चालतात ताबडतोपचे मस्त येतात ना कुडूमकुडूम लागतात मस्त.
हाव काय.
हम्म.
ते नाहीत करून पाहिलं मीने अजून.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
हेच तर दर एकादशीला काही आट संध्याकाडी केलं तर केलं.
हां.
नाही तर काही करत ही नाही दर एकादशीला.
मोठ्या एकादशी सगळेन धरेली असतील ना उपास. हांव. सांगा ना.
काही नाही काय कलाय चालू.
हा ना.
पहिले कल्ला करा लागतील लेकरेले. राना. कोण काय म्हणते, कोण काय म्हणते.
हा.
आता झोपयचा टाइम झाला लेकरायचा.
हा टाईम झाला टाईम नाही होत. लवकर इतक्या लवकर टाईम होते का जोपायचा.
नाही आतापासून झोपूण ठेवाय लागतात. तेईला दोन घंटे लागतात.
हा. दहा अकरा वाजतात. हम्म दहा आकरा वाजे‌ लोकं चालते झोप.
नाही तर कधी. मी जर काम करत बसली ते बसतात. पण निजत नाहीत आमच्या घरी रे.
हा तसंच आहे मग.
हो असं नाहीत म्हणत की मी चालली झोप्याले. की मी जोपतो ते आपल्याला डोळे लावायला. पहिले ताते इत झोपा लागतात.
आपल्याला पुढे घालतात ते.
पहिल्या काळात आपून तर आपले मायबाप स्वयंपाक करो. काही करो मी तर कि, किती वेळा बीना जेवाचे झोपून राहू.
मी बी मायडसा सारखा. कधी कधी मा आले उशीर झाला वावरातून याले. कि मी झोपून जात मग तिकून आल्यावर. तिकून आल्यावर स्वयंपाक करेल. मग उठे इतके उठ आहे उठणं हो बाई जेवले. उठणं हो बाई जेवायला पण मी काही उठे ना.
मग मी आता पहिलेच सांगून ठेवलं होतं. आबा मी उठल्यावर मले उठवायचं नाही. झोपल्यावर पण जेवण म्हणजे सुसत नाही ना.
हां. म मी लय कायपाशी म्हणजे मग याली वावरातून उशीर झाला हे आले. माय माय बाबाचं वावर दूर राहतं.
हा.
दूर आहे वावरतय म्हणजे दिवस अगोदर नि सघाले की झाकटण झाकट पळत जाई आले. पैदल तेव्हा काही गाडी नव्हती काही नाही.
आता आपले आई-बाबा म्हणतात. आमच्या लेकराले असं झालं तसं झालं आमचा लेक लेकराचे हे झाले हाल झाले कोणीही आता म्हणतात ते.
हा पण काय तेव्हा काय करतील. मग तेले काही उपाय न हॅलो!
हो आउंदा तुमचं लई चांगला आहे हो आमचे लेकरं तसेच निजा सणतात निरा लोड म ज्यावी सणतात ल लोड होती लहानपरमीला लोड होती तेच
हाऊ काय?
हा जेवोच नाही मीजूनच राहून रा मग जेवण अजिबात एकच दिवस रात्री जेवण नसो करो मी.
हम्म.
झोपूनच राव आता शाळेत जा ना दिवसभर खेळना मग संध्याकाळी कुठे काही समजते?
हाहा हाह झोपल की झोपलं.
जा सम्डेकामं आपणच स्वयंपाक करा. मी स्वयपाक करून ठेवाव मग.
हा हा आईली उशीर झाला की करून ठेवावा तेवढाच आपला आसरा होते.
एवढा हारीत जाय प्यायले की प्यायले असं वाटतं बाप्पा रे स्वयंपाकच अलग अलग
हा.
हम्म समजलं की मग तर आपणच करतो. पण लान पण खरंच लाई भारी जाते बरं बाई गली वागवेयला नसती की नाही कोणी
नाही आम्हाले वागवायला कोणीच नव्हत.
त्याच ल आम्हाला आबाजीच नव्हते म्हणजे पाहिलेच नाही लवकरच वारले.
आम्हाला बी नाही मी म्हणजे मायच्या पोटातच होते दोन तीन महिने माया बा वारले.
हम्
अ आजी होती तर आजी पंचवीस वर्ष फुटकी होती दोन्ही डोळ्यानं कहीच ना दिसायचे.
बाप्पा रे काय झालतं?
त्याच्या डोळयाच ऑपरेशन केलं. आणि लागे ते मग
अ अ ते आराम काही घेतला नाही अस दुपटात काम सुरुच केले समजा चुलीपाशी कराच लागलोय
हा.
मग ते ते धुकताना ते दोन्ही डोळे चालले गेले म्हणजे काहीच नाही नजरच नाही नाही ती डायरेक्ट दोन्हीही गेलते.
होद.
मग ते पंचवीस वर्ष होती तू फुटक्या दोनही दयान फुटक्या. असल्यावर पंचवीस वर्ष जगली.
सांग.
मग असून नसून काही कामाचीच नव्हती.
हा ते एका जागी बसून
उलट तेच असते आधीच असत रा लागेल. हात हात धरून इकडे न्या हात धरून तिकडे न्या आयत जाग्यावर द्या. आणि ते बी मग लाईण्या काकाच्या त्याच्यात होती तिकडे मा बाबाला ते पलाटा दल होतो काढून ते आजी. तिकडेचती आम्हाला आबा आजी समजतच नाही लहानपणापासून.
तसंच आहे. पहिले जबाबदारी बहीण भावाची समजा भावाला वागवाव लागलं.
हम्म.
घरची जबाबदारी शाळेत हुशार असूनही बी सगळं करा लागे. घरचं घरचं झाड झूड सगळं. समजा लेकर राहिले पा समजा घुवायले पाहि ना अन आता हे.
हम्म.
म्हणजे आयुष्यभर सांभाळता सांभाळताच जाते. असं जीवन आहे नी. हॅलो.
हॅलो.
आवाज नाही येवून राहिला काय. अ या तस या पाऊस. त्यामुळे कणी जरासं रेंजचा प्रॉब्लेमच येते.
हा रेंज कमी जास्त होते.
हा रेंज कमी जास्त होते. अन आवाजच येत नाही एकदम.
हो ना.
हे नेटवर्कचा प्रॉब्लेम अशी ना आहे कणी.
हा आवाज कमीत जास्त होऊन राहिला. ते रेंजच असे कमीत जास्त.
हा आणि तसं ही यांचा स्पष्ट मोठ आवाज नाही होतं. काय आपल्या मोबाईल सारखा अस आवाज नाही होतं.
नाही असा स्पष्ट आवाज येतच नाही. अटकत अटकत आवाज येते.
ठीक आहे.
हां ठीक आहे.